हॅलो! हा हम्म! काय? का असच बसले होते, मग म्हंटलं की तुमच्याकडून काय तर रेसिपी जाणून घ्यायचे? थोडी रेसिपी रेसिपी करणार होते. म्हणून्, म्हण लंय तुमची आठवण आली. काहीतरी, रेसिपी सांगू शकाल.
हो चालेल, आता थोडस पाऊस पण आहे. आणि बाकी सगळे, सणा सण पण चालू आहे. तर गोड काहीतरी बनवायचे. काय तिखट मध्ये काय बनवायचंय सांगा?
तुम्हाला माहितीये ती सांगा कि म्हणजे मी ट्राय करेन मला सगळ्याच म्हणजे एक गोड पण तिखट पण दोन्ही पण आवडं डतात ना त्यामुळं
ठीक आहे अ तर चकलीच थोडीशी रेसिपी सांगते मी तुम्हाला चकली तर काय सगळ्यांनाच आवडते आणि अ बाकी ज जर चकली म्हणायला गेला तर मी केलेली चकली आमच्या घरात सगळ्यांना आवडते
हा हा मग नक्की सांगा मी ट्राय करते
हा त चकलीसाठी जे साहित्य लागते ते थोडस सांगते मी पहिला तुम्हाला
हम्म
अ आता जर अ एक किलो तांदूळ असेल म्हणजे एक किलो तांदळाच्या हिशोबाने घेतलं तर पावणे दोन किलोपर्यंत हे होत्या म्हणजे चकली होते ती म्हणजे पीठ पावणे दोन किलो पर्यंतच पीठ होतय आणि त्याची चकली बनते त्या जवळ जवळ जास्तच होते ते सगळ तीन साडे तीन किलो पर्यंत जातय हा तर एक किलो तांदूळ घ्यायचा तो पण कसला तो कंट्रोल ला मिळतोय ना तसलाच घ्यायचा आप स्टीम राईस वगैरे नाही घ्यायचं त्यामुळं एवढ खूस खुशीत आणि चांगली होते मग ते तांदूळ एक किलो त्याच्यानंतर हरभरा डाळ अर्धा किलो उडीद डाळ पाव किलो हा उडीद डाळ पाव किलो आणि त्याच्यानंतरन शाबू असतात ना शाबूदाणे एक वाटी भर घ्यायचे म्हणजे एवढी मोठी पण वाटी नसायला पाहिजे एक पाव किलोच्या पण कमी पाव किलो म्हणणार येणार नाही पाव किलोच्या निम्मं असतय ना तेवढं तेवढी एक वाटी होईल तेवढं शाबुदानं थोडेच तेवढेच पोहे तेवढंच एक मुठ भरी जरी घेतलं तरी एक दोन मुठ जरी घेतलंतं चालेल पोहे आणि त्याच्यानंतर एवढं सगळं साहित्य बास होतंय आणि हे चांगलं म्हणजे अ तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे पहिला वाळवून घ्यायचे उन्हात वाळवायचे नाहीत फॅन खाली वाळवला तरी चालेल हा आणि हे सगळं व्यवस्थित अगदी अ त्याला डाग न लावता व्यवस्थित खमंगवाणी भाजून घ्यायचं कडईमध्ये एक एक एक एक करुन असं भाजून घ्यायचं भाजून घेतला की पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच दळून आणायचं ते त्याच्यानंतरनं दळून आणल्यानंतरनं हा एवढं सगळं सगळं साहित्य बास होतय दळून आणल्यानंतर तुम्ही चकलीसाठी ना अं... चांगला म्हणला तर रामबंधूचा मसाला तो चांगला आहे. चकली करण्यासाठी. अ रामबंधू नाही थांबा थांबा सुहाणा सुहाणा रामबंधू चकलीसाठी. हे चिवड्यासाठी चांगलं आहे. आणि जर चकलीसाठी म्हणलं तर सुहाणाचा मसाला चांगला. त्याच्यानं कलर पण छान येतोय आणि म्हणजे असं काळ.. ळपट वगैरे पडत नाही रामबंधू जरा काळपट असत. तोय मसाला मग तो एवढा काही चांगला दिसत नाही चकली आणि सुहाणाच कसं कलर पण छान येतोय आणि दिसायला पण छान दिसते चक कलर साठी म्हटलं तर सुहाणा चकली मसालाच वापरायचा. तर त्या एवढ्या सगळ्या ह्याच्यासाठी दोन पॅकेट सुहाणाचे लागतात सुहाणा मसाल्याचे. वरून काहीच घालायचं नाही फक्त मीठच थोडस ऍड करायला लागत. हा आणि आता फोडणी ची तयारी करायची तर मोठ पातेला घ्यायच जेणेकरून हे सगळं हिटकत बसायला पाहिजे व्यवस्थित.
हां.
मोट पाती ल मध्ये एक वाटी म्हणजे, पाव किलोपेक्षा पण कमी व्हायला पाहिजे एवढं तेल. एक वाटी भरतील तेवढ जास्त घ्यायच नाही तेल जर जादा झालं की चकलीमध्ये तेल असं ओढून घेतलं जातं जास्त.
हा.
तेवढं तेल घ्यायचं. आणि थोडस गरम करायचं पूर्ण असं उकळायचं नाही ते तेल. थोडस गरम व्हाला पाहिजे फोडणीसाठी आणि तो सुहाान मस्त ला त्याच्यात टाकायचा तो जरा व्यवस्थित भाजून घ्यायचाय. एक मिनिटपेक्षा पण, कमी वेळ द्यायच त्याला भाजण्यासाठी एवढं भाजायची पण गरज नाही ते आता समजते. वास सुटला की लगेच हे होते आणि त्याच्यामध्ये एक दीड तांब्या होईल एवढं पाणी घालायचं.
पाणी घालायल
चांगलं उकडू द्यायचं. हा त्या मसाला टाकल्यानंतर एक दीड तांब्या पाणी घालायच. आणि चांगलं फूळ द्यायच त्याला आणि त्याच थोडस मीठ टाकायचं मीठ थोडस वरण टाकायला लागते कारण मसाल्यामध्ये मीठ नसत. जेवढ पिठासाठी बा ई एवढं चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात आणि चांगलं उकळून घ्यायचं पाणी. आणि त्या उकडलेल्या पाण्यातच आपण जे पीठ दळून आणले ते चाळून घ्याय स्वच्छ आणि चाळून घेतल्यानंतर त्या उकळतेला पाण्यात घालायचं ते पीठ. आणि त्याच्यानंतर न ते व्यवस्थित हलवून घ्यायचं गाठी उऊ द्यायच्या नाहीत, त्याच्या गाठी होतच नाहीत. कारण ते पाणी आणि ते पीठ असं एक म्हणजे बरोबर मिक्चर तयार होते. आणि गॅस बंद करून टाकायच पीठ घातल्यानंतर. आणि व्यवस्थित हलवण घ्यायच आणि झाकून ठेवायचं एक अर्धा तासासाठी.
अर्धा तास झाकून ठेवलं ना सगळ मसाला आणि ते हे मुरत व्यवस्थित. त्या पिठामध्ये. आणि हा आणि झाकून ठेवायचं ते आणि अर्धा तासान मग आपण. चकली करण्यासाठी घेऊ शकतो मग ते मी घा. असं पीठ असते ते ज्या म्हणजे पाणी थोडंच वापरलेलं असते ना. त्याच्यामुळं मग नंतर ना आ.. पण ज्यावेळेला चकली करण्यासाठी घेतोय. त्यावेळला थोडं थोडं पीठ करून. ते थोडं थोडं अ मळून. घेतलं तर चालतील लई पण असं म्हणजे मळताना पण थोडस काळजी घ्यायला पाहिजे. ना जास्त घट्ट व्हायला पाहिजे पीठ ना पातळ व्हायला पाहिजे अगदी म्हणजे कस की हात लावून अस एवढं पण सॉफ्ट नसायला पाहिजे ते पीठ. ना घट्ट व्हायला पाहिजे ना सॉफ्ट व्हायला पाहिजे एकदम मीडियम मध्ये थोडस पाहिजे जेणेकरून फक्त चकली. वळाले आला पाहिजे एवढ्यासाठी.
आणि काय करायचं... ते व्यवस्थित मळुन घ्यायचं सगळं मळायचं नाही थोडं थोडं मळलं तरी चालत. कारण ते सगळं मळलं तर ते पिटाला ना हे होते... अं म्हणजे पिठाळ असं होत ते. त्यामुळे थोडं थोडसच घ्यायचं ते. आणि साच्यामध्ये टाकायचं चकल्या पाडून घ्यायच्या.
हा.
आणि तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचं. गरम करायला तेल ठेवायचं खरं उकळू द्यायचं नही ते तेल. थोडस हाय मीडियम हाय... फ्लेम ठेवायची थोडीशी जरा तेल गरम झाले की त्याची फ्लेम आग... ती मिडियम मध्ये ठेवायचि जास्त पन कमी कराय... एकदम हाय फ्लेम पण ठेवायची नही. व्यवस्थित कडेला जेवढं... अ त्याचा फ्लेम पाहिजेल तेवढी ठेवायची जेणेकरून आपल्या चकल्या फाटतील.. नाही एकदम अस काळपट पडते व्यवस्थित फ्लेम असली तेलाला.. तर व्यवस्थित चकल्या तळून निघतात.
हम्म.
तेल व्यवस्थित गरम करून. अगदी व्यवस्थित मग त्याच्यात त चकल्या ज्या वळून टाकल्यात त्या. टाकायच्या तेलात.
ब हअ.
आणि कडून घ्यायच्या जास्त पण लाल करायच्या नाही. थोडशा म अं चल... कलर व्यवस्थित काढायचा त्याचा आणि अगदी खुसखुशीत होत चाळणीत काढा किंवा.. अ आता हे पण मिळतात आपल्याला ते डि मार्ट मध्ये.. चाळण्या मिळतात पूर्णाच्या तशा चाळण्या मध्ये ठेवला सा तरी चालेल तेन तेल सगळ... निथळून जाईल त्याच. पूर्ण तळल्यानंतर थंड होऊ द्याय... तसच भरलं तर खराब होतील लवकर पूर्ण.. झाल्याशिवा डब्यात भरायचं.. चचनीत पुर्ण हा थंड करून घ्यायच्या मग अगदी... गरम गरम भरला तर मग चकल्या लवकर खराब होऊ शकतात. दमटपणा येऊन पाणी पण सुटू शकते मग.
हम् हम् हम्.
हा आता होऊ शकते मग थंड होऊ द्याय..
हम्
आणि मगच मग खाली पेपर टाकून एक एक थर पेपरचा आणि एक एक थर दोन चार थर चकलीचे असं जरी केलं तरी चालते कारण ते एक्स्ट्रा तेल आहे ना ते पेपर मग ओढून घेते असं म्हणजे आता ह्या भरपूर चकल्या होतात एक दोन डबे तर निवांत भरतात मोठे मोठे
हम्म हा
व च होत मग अस थोड पर आणि एक दोन थर चकलीचे असं करून तेल पण जातय ते कागद काढून काढून आपण अ खाल चपला घेतलं तरी चालते म असं होतय आणि अगदी खुसखुशीत चकली तयार आता सांगाय लागले मला वाटत ते मला करायला लागत्यात
होय. खरंच छान रेसिपी आहे ही, नक्कीच म्हणजे हम्म दिवाळी हो, दिवाळीत ही खूप म्हणजे अस ह्याला महत्त्व पण दिलं जाते. त्या दिवशी खुप जास्त लाडू वगैरे म्हणजे त्या थोड्या प्रमाणात खातात. पण माणसं चकली जास्त आवडीने खातात ना की खुशखुशीत आणि खूप अशी, ह चिवडा. होय. होय.
आणि अजून एक गोष्ट आहे सांगतो तुम्हाला, आता करायला गेलो ना ही चकली काय पण करु दे सिजन मधे केल ना, चकलीला ती टेस्ट पण येत नाही आणि च चर पण येत नाही. खर जी दिवाळीत बनतना त्याचा नादच करायचा नाही.
करायचं नाही. होय. होय. छान होत्या अंत
हा. त्या दिवाळीच्या पिरियडमध्येध्येच चांगल्या होत्या मग अशा वेळेला मग बाहेरून विकतच खायला लागत
खायला लागते. होय.
तुम्ही नक्की ट्राय करा. खरच छान होत्या. माझी स्पेशल रेसिपी आहे हि
हम् नक्कीच करेन मी. आणि रेसिपी म्हणजे असं तुम्ही म्हणजे नक्कीच समजलं. मी नक्की करीन.
होय. होय. चालेल चालेल नक्की ट्राय करा. खूप छान होतात चकल्या
हम्म. ओके बाय मग. हम्म. हम्म.